आज येते का
हा याला याला आवाज बरे आहेस काय
बोल की हाय की तू
आहेा की काय करायलस
काही नाही आवडयलाग
हा आज काय सुट्टी आहे
हो आज ह रविवार
होय
हम्म जा
फोन मध्येच आलंय हा
तुझा आवाज यायलय काय
माझं आवडलं की हा आत्ताच आवडलं
हम्
आत्ताच आवरून बसलोय ब्लाउज कट करालोय
ब हा इ का
आवाज यायलायक आहे तुला हा आवाज बारीक आलाय तुझा
ह कायतेते
नाही कमीच याला हा
हता
हा आत्तायले हां ब्लौज शि ओत बसली ब्लौज कट करली
ह
गिरायकांची ब्लाऊज आहेत अर्जंट आहे ते द्यायचे सारखं यालाच घराक म्हटलं आ शिवून करढूया आवरलंय तोपर्यंत
हम ह असजतच्या ब्लाऊजची शिलाई किती घेतेत असते
अस्तरच्या ब्लाऊजला डिझाईन नसली तर दीडशे घेतोय आणि डिझाईन वगैरे काय तर असं असलं तर दोनशे घेत
हो तरी सुवस्तय की ग
होय
अघे भााई तर लय जास अनुत बनास्तरच ज ब्लॉगशॉप घेत का नाही तरी तर दिडशे दडशे वर दिडशेन असतच आणि जरा अस तर लावून शिवायच हा आणि तर लॉंग जर शिवायचं असलं तर मग चांगलं आणि डिझान वगैरेराय अस तर मगग तीनण कळ
हम् तरी आहे कि तुमच्या इथं हथ कसं खेड्यात एवढं हे नसतंय ग
हम
सिटीतनी कसं रेट पण असते आणि तसं अ हे पण असते
ह
तिथं खेड्यात कस जास्त रेट सांगय क यायला बघत नाही
सगळ्यांचा रेट जास्त हाय. थ ब जरा म्हजे अस कपडे वगैरे टाकायचे तरी असलं तरी सुद्धा पन्नास रुपये घेतात.
होय तस मी घेतय की असं.
ते
हा हम्म. ड्रेस फिटिंग करायला ते ना असं घेतोय की मी ते वीस रुपये.
मग ते वीस तीस रुपये घेतोना तसं नाही इथ रो फिटिंग केलं का नाही पन्नास रुपये घेतात. आणि जर स्लीव्हज न्यूज वगैरे लावायचे असल तर मग त्यांचा सत्तार ऐशी अस. भरपूर पैसे जात्यात.
अन कराल्यास जेवण आल्यास काय.
नाय अजून जेवण करायचंय रूम आवरा लागले ग.
हम्
झाडं वगैरे मारायचा जरा लेट उठलोय सुट्टी आहे त्यामुळे.
हा हा.
फर्स्ट असल्या की आठवडाभर लवकर लागतंय. चारला तर उठायला लागतंय.
मला पण सकाळी पाच ला उठाय लागतेय. तिघांचा डबा असत्यात.
होय.
त्यामुळे लवकर उठून करायला लागतेय साडेसहाला म्हणजे तयार पाहिजे डब सगळ्यांच. तिघांचं पण.
तगं पण लऊ बचलं
होय तीग पण.
खरो बर आहे म्हणजे एकाच टईमला सगळं आवडतस्ट अ मसाला
हा. सकाळी नऊला म्हणजे सगळं आवरतय न‌ऊ दहाला.
हम्म मग ब्लाऊज शिवत बसायचं लगेच असं करतोय.
हं
सगळ आवरुन. हम्म सोनू आलेली गेली काल.
हा.
हम्म लाडू तेन होती करमत होत.
होय गेल्यावर आता तशीच दिसल शांत. गेल्यावर करमत नसल म्हणजे शांत होतंय.
होय. लाडू दंगा करत होती.
हम्म.
हम्म सोनू जखु आई पण गेल्या लाडू बरोबर.
कुट कोरची ला गेलंस का रूम ला.
कबनुर ला.
होय.
हा.
अजून किती दिवस ग.
आ
अजून किती दिवस
झालं उद्या दिवस.
होय
उद्या जाणार सोनू तिच्या गावाला
तुझ्या गावाकडे पाणी वगैरे काय ग नदी जवळं आहे काय
पाणी अजून तर काय आलं नाही म्हणा आता पाऊस कमी पडलाय त्यामुळे आता काय पाणी नाही आहे
ह्
हा म्हणालता पाऊस एकसारखा होता हा त्यांच्या कस गावातच नदी आहे ना आणि जवळच आहे
लई च जवळ आहे
अंग जवळ आहे त्यामुळं ते पाणी येतय लगेच जरा पाऊस एकसारखा पडला की पाणी येते ना
लगेच पाणी येते आणि त्यांच्या घरात पाणी जाते
होय हम हम
आणि मग
काय नाही बघ आता आवरायचं आवरुन जेवणार आता
हम्म हम्म मी पण आ जेवण झाले सकाळी हं
जेवण झाले वांग्याची भाजी केल्या
डाळीचं सार केले चपाती भाजी, चपाती भात
अंकलांची तब्येत आहे काय
हा यात अंकल यांचे तब्येत जरा बिघडल्या आता उठवतो दवाखान्यात जायला आता जायला लावतो की डॉक्टर अकराच्या पुढे येतात म्हणून झोपलेलं त्यानी सकाळी जरा गोळीे तेन खाऊन
काय ताप आलाय नेमका
हम्म सर्दीत आणि जरा अंगगरम लागायल- सर्दीचे सर्दी, डोकं, ताप-
अ
कितीे पाऊस होता त्या- पावसात तर रोज कामाला जात होत रेनकोट होतात तरी पण जरा भिजतय-
ह...
गाडीवर पाऊस लागतोय-
जरी असलं तरी डोकं किवा सर्दी लागते. सगळ केला तरी आपल्याला हिंडायला लागतये बाहेर -
ह आणि... उन्हाळ्यात त्या अगोदर गार खाल्ल्याला ते आता पाऊस चालू झाला की- बाहेर पडते...
त्रास होतोय- हम्म...
फार त्रास होतो त्याचा-
हम्म....
दीदींला वगैरे फोन केलं होतास?
दिदीला केलेला रात कालच केलेला दिदीला-
हम्...
हम्म ते काल शाळेत होती शाळेेत जाते- मग काल सकाळची शाळा असून फोन लावल तर नाही म्हंटलं- दिवसभर असत नई ते- इंग्लिश खाजगी शाळा आहे की नाही त्यामुळं हे नाही. असं शनिवारच त्यांना हाफ हम्म.
ह्म्म, मग आज सुट्टी असल आज?
हो आज रविवार सुट्टी असल तर कॉलेजला जाते की कॉलेज चालू असते नाई शनिवार, रविवार कॉलेज असते वाटते. मग रविवारचं जाते कॉलेज वर्
इला एक दिवस रिकामा नसतोये. एक दिवस रिकामा नसतोये.
काय?
एक दिवस सुट्टी नसते म्हणलं तिला काही ना काही तरी असते चालूच आमच.
कंटाळत असेल ती सारखी कारण सुट्टी कधीच नसते तिला आठवड्यात न एकदा सुट्टी असते हे कॉलेज ला जायला पाहिजे.
होय.
हम्म तुला कधी सुट्टी असते?
मला रविवारीच असते.
रविवारचीच असते मग असते सुट्टी
होय.
हां हां.
चलतेय तेव्हा फोन केलंतेस मम्मीला त्यांनी पप्पासनी-
हा केला होता घरी केला होता फोन सकाळी पण आला होता त्याचा ते लेट वगैरे जरी आले तरी करत असतात.
हा करतायेत.
हम्म..
हम.. मग पाणी न ते तुमच्या इथं कसं रोज आहे-
रोज येते प्यायचं पाणी रोज म्हणजे आम्ही आणतो. किंवा रोज येते म्हणजे रोज पण नाही एक दिवस आड येते पण असते प्यायला रोज
असस्ते.
हम् आणि वापरायचं पाणी काय असते चोवीस तास त्यामुळे त्याचं काय वर टाकी असत्या.
हा वापरायचं वेगळं प्यायचं वेगळं पाणी असल आहे का ना तिथं.
होय होय कॉर्पोरेशनच वेगळ.
हा हा हम्म बरय नव अंतगी कधी येणारेस इकडं.
बहु पुढच्या आठवड्यात यायच म्हणतोयून सॉरी इ सेटो देव ना तलायणं तियून दय तुही डयरक्टला आपल्या रक्षाबंधनला जायचं म्हणो त्यावेळेस आणि येऊन सुट्टी पडतेच की
हम्म चालते सुट्टी काढून ये चार दिवस इकडं पण ये.
हा येत येतो की हा.
हो ह.
चल ठेवू काय करतो परत हा. असला आवाज आला कळत नाही. आवाज नाही येत.